हा कशा आहात मी मस्त झालं जेवण वगैरे
हो हो झालं तुमचं झालं.
हो झालंय आमच्या इकडे खूप हवा सुटली आता.
हा इकडे पण तेच म्हणजे पावसाच काही.
हो ना पैसा नाही थोडस आबाळ आहे तर आहे सुट लय हवा सुटली.
हो काल रात्रीच म्हणजे तसच झालं फक्त एक दोन थेंब पावसाचं म्हणजे असं वाटत.
हा रात्री थोडं बहुतेक पडलाय आमच्याकडे आज थंड आहे वातावरण. जे असं कूलर लावायची गरज नाही पडत.
इकडे म्हणजे फक्त एक दोन थेंब आला त्याच्यानंतर म्हणजे दाखवून गेला फक्त. िरायचं पण नाही याला मी त असत म्हजे जास्त अजून तापमान
हो जर असं आभाळा आलाय पाऊस थोडासा पडला की गरमी वाढत नाही.
गरमी वाढत जाते ते आपणच करतो ना असं म्हणजे. ण सगळं आपण म्हणजे सगळ प्रदूषित कारखाने री किती कार्बन डायक्साइड सोडतात ह गाड्या तर प्रत्येकाच्या घरी आ दोन -दोन तीन- तीन गाड्या झाल्यात आता आधी कस एखाद्याच्या घरी राहायचं.
हो ना हो ना नाही आता ते झालंय गाड्यांचं प्रमाण पेट्रोल भेटत नाही. तरी लोक प्रवास करायलेच येत. सोन खरेदी करू नका म्हणलं तरी महाग झाले तरी पण लोक - खरेदी करायलेतच सगळ्याच गोष्टी काही ना काही कारणीभूत आहेत ना झाड
कारणी बूत आहे झा बघा आता हायवे मोठे मोठे हायवे आधी म्हणज. छोटेश्या रस्त्यात पण गाव गावाला जायंय आता एवढे मोठे मोठे रस्ते. पण अपूर्ण पड तात.
चार चार पादरी करूनही पण अजूनही रोड काम चालूच आहे त्याच्यासाठी झाडं तोडत हो.
हो म्हणजे बंदच होत नाही म्हणजे असं की कुठे ना कुठे पावस हे काम चालू य.
हो हो हो! आता बघा जूनचे आज पंधरा दिवस झालेत समजा. तर अजून पावसाचा पत्ता नाही कधी पाऊस पडायचा कधी लोकांनी पेरण्या.
हम आधीस वगार म्हणजे असं सात जुून ला पाऊस.
हो मिरघ निघायचा ना सात तारखेला.
हा. आता तसं नाही ग आता इकडे आमच्या घ म्हणजे असंच होतं की. ज जुलै चालला जातो पण पाऊस येत नाही मग पाणी मगायला शेवट. कोणत लोकांना बाहेर निघतात.
हो ना हो ना नाही आता इकड बघा ना गेल्या वर्षी मे मध्येच. पाऊस सुरू झाला होता आमच्या इकड तर मे मध्ये. हा मे मध्ये तळे भरले होते एवढा पाऊस झालेला मे मध्ये.
हो हे म्हणजे असं कसं आहे जंगल कमी होतं ना. जंगल कमी करतो वृक्ष तोडून. त्यामुळे अस झाडे लावायला पाहिजे.
लावायला पाहिजे पण आता झाडें लावता. आता मी काल परवा इन्स्टाला वे रील. पाहिली की दोघ नवरा बायको असे कोकणात पुणे मुंबईचेच होते ते. आणि त्यांनी आंबे खाल्लेले ते कोळी साठवतात ते दरवर्षी आणि जेव्हा ते कुठे ट्रॅवल. करतात ते जंगलच्या साईडला अस किनाऱ्याला थांबून आणि ते घाट असत ना मुंबईत. पुण्याकडे त्या घाटामध्ये त्या कोय कोय फेकत होते ते आणि ते सांगत होते की पुनण चालून आपल्याला झाडांनी आंबे दिलेत. तर आपल्याला हे इथं झाडं लावले की मुरले जातील आंब्याचे झाडं येतील म्हणून आम्ही कधीच. कोया फेकून देत नाहीत.
हा ते ते म्हणजे ते एकदम छान करता ययेत म्हणजे तसं कुठे पण म्हणजे अस झाड उपरगेल ना. ते म्हणजे निसर्ग वाढेल आपला.
हो. आणि त्याला काही लावायची गरज नाही काही नाही अेच फेकून दिले तरी झाडं येतात समजा पाऊस पडला की.
हो आता बघा ना मध्येच म्हणजे अस सांगत होते की आपण मग भाजीपाला गेलो. प्स्टिकच्या पिशे बंद केलाय पण बाकी ठिकाणी म्हणजे अस. चालूच ते ना म्हणजे पूर्ण बंद केला ना म्हणजे आपलंच पर्यावरण म्हणजे. दूषित होणार नाही.
हो ना हो ना आ.
नुते कापडी पिशव्यांचा उपोग करायला हवा.
करायला पाहिजे कापडी कागदी कागदी पण कागद पण झाडापासूनच येतात समजा काप.
कसं प्लास्टिक शिवाय म्हणजे आपण प्लास्टिक जेवढं युज करू प्रदूषणस आपलं. हानिकारक त सोपण.
प्लॅस्टिकचे तांदूळ तयार व्हायला लागले.
हो तांदूळ हा तेीच यायला लागले रिशनमध्येेत का.
रेशनच्या सधर्भात सुद्धा प्लॅस्टिक च्या यायला लागलेत म्हणजे आता बाकीच्याचं तर कायच चांगल्या.
ते बाकीत आपण सहस म्हणजे. भाता घेतो त्याच्यात पण य म्हणजे मिक्स करून देतात.
मिक्स करून देतात ते कंपनीला चाललंय असा गावरान तांदूळ कोणी काढलाय घरी अगर काही पावसात शेतकरी शेत. करायला काही नाही अर्जंट जाणार त्या मिल मध्ये, मिल मध्ये कशाचं तयार करायले, काय करायले काहीच कळं नाय. सगळं भेसळयुक्त आणि सगळ्या वातावरणात प्लास्टिक, प्लास्टिक आपल्या पोटातही प्लॅस्टिकच चाललय.
मग आपल्यालाही तसंच होईल ना. आपण बघ जनावरांना किती प्लास्टिक हो झाड मरत चालली.
हा वातावरणात कॅरी बॅग टाकली, हो हो. कॅरीबॅग फेकून दिली, तर ती कॅरी बॅग ब जमिनी जात नाही. तशीच सडुन राहती, राहती, राहती म ते हा. अरे, ते झाडांला मारली जाते पुन्हा त्यांच्या बुडाशी जाऊन बसले, की त्याला पोषण भेटत नाही.
हो तुमी हा म्हणे आता हिवाळा किती राहायचा मार्च महिन्यापर्यंत. आता तसं नाही झालं म्हणजे फेब्रुवारी म्हणजे लागत जसं गरमी अ हो हो गर्मी ला सुरुवात होऊन जाते म्हणजे, ऋतू पण आपले कमी होत चाललेत.
नाही नाही मा म्हणजे मा म हेच झालंय मोसम आता पावसाळा जरा सुरू होईल तिथून पुढे हवामान हिवाळा जरी अर्धा झाला तरी पाऊस चालूच राहील.
चालूच राहील किंवा मग गरमी होऊन जाते, गरमीमध्ये पाऊस, अवकाळी पाऊस जास्त वाढलाय आता. बरफ वगैरे मग शेतकऱ्यांचेही नुकसान. नुकसाान म्हणजे कसंय सगळ्यांचे पिक उभरायल नाही का अवकाळी पाऊस येतो नाही, तर मग गारपीठ होते त्यांचं म्हणजे पीक पडून जातं मग खाली.
हो हो हो वारं वावदाळ सुटणार ते पडून जाणार पीक खराब होणार.
जास्त करून शेतकरी लोकांचं जास्त नुकसान होतं याच्यात.
गेल्या वर्षी खूप नुकसान झालं या वर्षी म्हणून, लोकांनी आधीच तयारी ठेवली होती की लवकर सगळं करून घ्यायचं तर.. पाऊस उशीर आलाय, आता या वर्षी आलाच नाही.
इकडं आमच्या इकडं ना दहा-बारा वर्षावर ते आमिर खान नी ते कार्यक्रम नाही राबवला होता पाणी फाउंडेशनचा? ते केलं, त्याच्याने म्हणजे छान रिझर्ट आला म्हणजे पाणी साठवून ठेवलं ना त्याच्याने. म्हणजे कसं गरमी मध्ये पाणी नाही मिळालं का तिथुन बोरिंग करून
बोरिंग करून लोक हो ना हो ना. पण आता एवढं झालंय की, गेल्या वर्षी जरा पाऊस चांगला होता म्हणुन या वर्षी एवढं पाण्याचं टेन्शन नाही आलं नाहीतर मार्च मध्येच पाणी संपून चाललं लोकांच्या बोर
हम्म तेव्हा ते तसं सांगितलं होत म्हणजे प्रत्येकाने एक एक झाड लावा. किंवा शेता शेजारी लावा इकडे त्याच्या चांगला रिझल्ट येत
हो थंड हवा पावसाला चांगलं आपलं मुलांला चांगलं
हो, म्हणजे असं ग्रीन वातावरण तर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आ आता जर सगळ नष्ट केलं मग पुढे जाऊन मुलांना हे झा झाड काय एक ते म्हणजे असं काय वृक्ष त्यांना पाहायला पण मिळणार नाही.
हो ना, हो ना आत्ताच मुलांना कळत नाही फळं कशाला येतात आता लहान असतील ना त्यांनला नाही कळतं, आधी खेड्यात कसं होतं मुलांला जाऊन शेतात जाऊन आंबे क खायला भेटायची आता काही नाही आंब्याच्या झाडाचे हो, बघायला भेटायचं आता काय
लावून द्यायचे, नाही भेटत त्यांना म्हणजे आपण लावतच नाही ना, लावायला पाहिजे. ल आपल्यापासून तरी सुरुवात करू म्हटलं लावायची.
हो. लावूया थोडंसं मुलांला आपल्याही म्हणजे मुलांचे वाढदिवस करण्यापेक्षा आपला मुलांचा निदान चार लोक जर असतील घरामध्ये तर त्यांचे दोन-दोन झाडं तरी पाहिजे वर्षाला.
तेच ना, वातावरण पण असं झालंय की इतकं वाईट वातावरण येतंय की चालू चालू मुलांना सर्दी, खोकला आजारी माणसाला जास्त भेटाय पहायला भेटाण्यची
अभ्यासाची पौष्टिक काही भेटत नाही
बाघा ना म्हणजे आता बघ आता पाहायला मिळत नाही पण म्हणजे असं जास्त पावसा आला का ढगफुटी किती भरपूर जणांचं इतकं नुकसान
आणि आता नाही पाऊस येतय हो ना आता पाऊस येत नाही पण पुढे चालून तेच होणार आहे ढगफुटी होईल असं सांगितलंच आहेन भविष्यवाणी भवे
तरी ते सांगतात म्हणजे आपणच बसवायला पाहिजे असं
हो ना हो ना झाडं खूप महत्वाची आहेत आणि झाडापासून फार ना झाडांपासून आपल्याला ने हवा भेटती पुन्हा ऑक्सिजनचं प्रमाण वाढत पुना फळ भेटतील आणि पावसा पाऊस येईल पावस आला तर सगळंच चांगलं होईल ना
हो ऑक्सिजन बघा म्हणजे किती सेकंदात नाहीय का ऑक्सिजन किती कमी पडलं त्यांना हा पण दिवस चांगला जातो तिकडे म्हणजे नाहीच थंड वातावरण तिथे पुूर्ण थंड कित्येक लोक अशी आहेत ती आजारी पडतात किंवा कधी वापस येत नाही त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी आहे आपल्या इकडे पण ऑक्सिजन कमी पण आधीपासून कमी तिथे गेल्यावर पुन्हा ऑक्सिजन भेट
कोरोना काळामध्ये आपल्या शरीरात आधीच त्या लस ते घेऊन कमकुवत झाले शरीर आप ल त्याच्यात पौष्टिक गोष्टी पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी प्रमाणात पाऊस प्रमाणात हा ऊन प्रमाणात ऊन झाल की इतकं ऊन कि माणूस बघू शकत नाही बाहेर उन्हामध्ये
हो म्हणजे असं भरपूर म्हणजे असं प्रत्येकाने दोन दोन तीन तीन किंवा एकएक का होईना पण झाड लावायलाच हवी रोज पाणी टाकवं आपण कसं मुलाना सांभाळत हो ना तसं आपले एक मुल आहे असं म्हणून त्यांना सांभाळाय लागत मोठं होतं ते आपल्याला असं
काय समजा घरं पण आहे त्याच्या बाजूने सिमेंट रस्ते थोडी थोडी जागा सोडली पाहिजे झाडाला. लोक काय करतात असलेलं झाड काय करतात झाडामुळे घराची अशी जागा भिंत चिरती म्हणून ती जागा सोडत नाहीत. पूर्ण पॅक
आता बघा मध्येच एक व्हिडिओ म्हणजे व्हायरल होत होता ना कि त्या मुलीच्या लग्न झालं म्हणजे बापाने मग काय केलं एक झाड लावलं मुलीच्या लग्नाच्या म्हणजे मी जो पण का आहे ब माझ्या मुलीप्रमाणे वाघवेल म्हणजे माझी मुलगी गेली तर मी याला म्हणजे मुलगी म्हणाली झाडाला रोज पाणी टाकायच पण ते इतकं मस्त मोठं झाड झालं त्यात फळं आलं मस्त असं प्रत्येकाने मग किंवा मूल किंवा
हो नाही आता मी आता ते इन्स्टावर पाहिलेला व्हिडिओ तो पण असा मनाला फार फार सुकरून गेला तो कोया जमा करा तुम्ही जांभळ खातात जांभळाची बी जमा करा आणि कुठ तरी गेल्यावर टाका ना तुम्ही तुम्ही लावायची गरज नाही
ते तर खरंच मला आवडलं ते करू मग करून पाहायचं आता मी
हो हो आपण हे करू आता कुठे चाललात तर आपल्यासोबत ठेवायची टाकून द्यायचे नाहीत वस्तू हो ना वाढतीलच ना तोडायचं तर नाही फक्त वाढवायचं बघायचं
वाढवायचा म्हणजे कसं ग्रीन म्हणजे ग्रीन पाहायला मिळेल ग्रीन वातावरण तयार होईल हो चालेल हो हो जाऊया थँक यू